हॅलो काय कराल्यास?
काय नाही बघा बसलोय तुम्ही काय करायलाय?
आम्ही पण आता झाल बघ स्वयंपाक आता झालाय बसलोय आम्ही पण.
अ जेवला का नाही म अजून?
नाही अजून जेवायच हाय, पाऊस पडायला लागलाय ना बाहेर खूप.
हो, खूप आहे पाऊस आज तरी लईच आहे आमच्या इकडे तुमच्या इकडे आहे का पाऊस?
आमच्या इकडे आज उघडलाच नाही सकाळपासून चालूय?
आमच्या इकड पण आज दिवसभर पाऊस आहे परतहा दोन दिवस झाल आता पाऊस काय कमीच नाही आहे.
होय आमच्याकडे पण चालूच हाय वीस तारखेपासून चालू आहे बघ आज किती तारीख हाय?
आज तारीखे बावीस आहे.
हा मग तेच की दोन तीन दिवस झाले की.
हम्म. काय सगळं अवघडच होतय बा पाऊस पडला की कपडे वाळत नाहीत. कुठ बाहेर जाता येत नाही. परत अजून काहीच करता येत नाही काम सगळी तशीच राहतात.
होय पण पाऊस पण तेवढाच महत्वाचा आहे ना पाऊस नाही पडला तर मग शेतकरी काय करणार?
होय ते पण आहे, पण एकदा पडायला की खूपच पडतोय आणि एकदा थांबला की पूर्णच थांबतोय म.
हा.
तुमच्या घरात कुत्रा आहे का?
हो कुत्री खूप पेडतात आता पावसात जर दारात पतरा मारला ना ते सारखं त्यायाखाली घेऊन बसालय.
नाही नाही तुमचं कुत्र आहे का असं म्हण
नाही नाही आमच नाही ग.
मला वाटलं तुमचं आहे की काय?
मग अजून काय करताय म्हणजे काय चालय अजून तुमचं?
काय नाही बघ निवांत चालू आहे. जरा पाऊस पडाल्यामुळे काहीत मुलांना गरम गरम करून दिलं खायला.
हम्म. होय पावसाळ्यात असं भजी वगैरे खायला खूप छान वाटतात ना.
हा भजी किंवा काही पण वेगळे पदार्थ जरा थालेपीठ वगैरे धपाटे.
हा ते पण छान लागत, असं पावसाळ्यात ना गरम गरम काय पण खायला चांगलंच वाटतं बघा.
होय.
हॅलो.
हा, बोल ना.
ऐकू येते का?
होय होय.
हम्म, मग काय अजून?
काय नाही म मग तुम्ही कसं जाताय बाहेर वगैरे? कॉलेजला तेण जाताय ना?
कॉलेजला ते जाताना काय जरा बघायचं. सकाळच तेवढा नसतो ना. आम्ही जाते आठला कॉलेजला, पावणे आठ-आठला घरातून जाते.
हा
पप्पा नाही तर मग दीदी सोडते ना, मला हुपरी मध्ये स्टॉप लांब म तिथे बस आली की, म्हणजे आठ ला बस असतेया. मग त्या बसनं जातेय. मी पावणे नऊ-नऊपर्यंत पोहोचतोय. सव्वा नऊला काहीतरी लेक्चर चालू होतय. आमचं मग आता काही तसं लेक्चर नाही. ते सोडा चालू, हॅलो कसला तरी आवाज यायलाय. हो
होय आमची लहान मुलं आहेत ना, खूप दंगा करतात.
तुमचे लहान मुले आहेत पण गाण्याचा वगैरे, आवाज येतो मला म्हणून म्हंटलं.
लहान म्हणजे खूपच लहान आहे. तो मोबाईल लावून बसला ना गाणी लावून त्याला,
हो इतकी लहान मुले आहेत तुमची.
रडत वगैरे नाहीत ना मग, नाहीतर तुम्ही कॉलवर बोलताय आणि. फोन काढून वगैरे घेतला म्हणं, रडतील म्हणून म्हंटलं.
तुयाक छत्री वगैरे नाही का? छत्री रेनकोट?
हो आहे ना, माझ्याकड छत्रीच मी घेऊन जाते कारण की बसनं जावं लागतं ना मला मग बसमध्ये मी रेनकोट घालून कसं बसणार? मग मी छत्रीस घेऊन जाते. मग तिथून एक मैत्रीण माझी मला ड्रॉप करते ना, मग कॉलेज तिथं पर्यंत, आम्ही दोघी जण जातो सोबत.
हा हा
पण अजून काय आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर्स वगैरे काहीच होत नाही. आता चालू झालय. त्यामुळे हम्म
आमच्या इथं बघ सगळी लहान मुलं शाळेला जातात ना त्यामुळे रेनकोटच घालतात.
तुमची लहान मुलं होय?
आमची नाहीत माझ्या शेजारी वगैरे आहेत. माझी मुलं मोठी आहेत. ग मी उगाच चेष्टन म्हणलं मगशी
हा-हा, हा. मग तुमची मुलं पण रेनकोट वगैरे घालून जात असतील की, कामाला वगैरे जात
होय. रेनकोट घेतलं की सगळ्यांना पावसात रेनकोट घेणारच लागते. छत्री त्यांना चालत नाही.
हा होय, गाडीवरून जातात ना त्यांना छत्री तरी चालतच नाही. मग रेनकोटच हम्म आणि रेनकोटच बरं वाटतं. ते छत्रीपेक्षा.
होय, छत्रीनं कस फक्त डोकं थोडं सेफ राहते, बाकी सगळं भिजते.
होय, आणि रेनकोटन कसं मग, पॅन्ट तेची वेगळी असत्या वर ती शर्ट टाईप मध्ये असतय ते वेगळां असतय.
होय, डोक्याला कॅप घातली की, काय भिजतच नाही.
होय... मग तुम्ही पण रेनकोड युज करताय का?
नाही नाही... मी कुठं रेनकोट यूज करायला बाहेर जात नाही ना. मी जाते कामाला.. पण छत्री घेऊनच जाते
हा हा हा... नाही मला वाटलं म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे रेनकोट असतात ना हा
तर माझ्या नंदुबाईनी दिलाय मला असा... तो खूप मोठाय
हा हा हा. मोठा म्हणजे जाड वगैरे दिसत नाही ना तुम्ही त्याच्यामध्ये?
मी घालतलाच नाहीये ना अजून तो
आ... हा हा.
आणि आता काय गरज पण नाही घालायची... कारण इथं जवळ काम आहे, मी छत्री घेऊन जाते आणि आता दारात तर आम्ही जरा असं पत्रा वगैरे मारून घेतला ना... त्यामुळे आता घालायच लागत नाही.
हा हा हा. पण तरी सुुद्धा असं म्हणजे तुम्ही घातला... परत कोणतरी अजून तुम्ही छत्री घेऊन गेला... घरी कोण असेल नसेल मला माहित नये... पण तरी पण त्यांनी जाताना वगैरे लाग मुलांना... रेनकोट किंवा छत्री अजून
हो... आमच्यात छत्र्या आहेत ना.. दोन छत्र्या आहेत आमच्यात... परत तीन रेनकोट आहेत. आणि आम्ही बरोबर पाचच माणसं आहेत.
हा मग... म्हणजे तुमचे तुमचे... प्रत्येकांचे वेगवेगळे आहेत.
हो आहेत हो.
अच्छा... असं ए का... मग चांगलं ए की
हो... तेव्हा म्हणजे कुणालाच अडचण येत नाही एकमेकापासून म्हणजे प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट आहे
हा... नाही तर ते.. माणसे जास्त असली जाणीरे म्हणजे छत्री किंवा रेनकोट हे जर कमी असेल तर मग परत प्रॉब्लेम होतोय ना कोण घालून जाणार... कोण नाई... आसं होतंय मग परत
हो.
मग काय अजून... जेवला का नाही तुम्ही?
नाही बघ जेवायचंय अजून... मग तुमच्या इथं नदी जवळ आहे काय?
नदी आमच्या इकडं जवळ नाही... एक दोन तीन गावं सोडल्यानंत
म्हणजे असं... पावसात काय म्हणजे भीती नाही ना... पूर वगैरे येण्याची
नाही नाही आमच्या इकडे येत नाही पूर वगैरे... तुमच्या इकडे येतोय काय?
आम्ही... आमच्या इकडे नाही येत... पणं आमच्या गावात येतोय पण अ म्हणजे असं कुणाला धोका नाही त्याच्यापासून... परत माझ्या भााचीच्या इकडे एक येतंय पूर तिजं घर एकदम खूप जवळ आहे ना नदीपासून घर
होय काय
अ... एक चार पाच दिवस जर पाऊस सलग पडला ना मोठा तर मग त्यांच्या घरापर्यंत पाणी येतंय
होय... नदी घराच्या जवळ असली की खूप अवघड होतंय बा मग परत राहायचं वगैरे... जरा अवघडच होतंय सगळं
आता या दोन वर्षात तर काही नाही तसं झालं. दोन वर्षाच्या मागं खूप पाऊस झालता ना... तेव्हा आलता पूर हम्म... म्हणजे जवळ जवळ त्यांचं आर्ध घरच जातं श्श
हा हा, तुम्हाला पावसात भिजायला आवडतय काय म्हणलं?
पावसात भिजायला आवडतंय, पण आता म्हणजे ते पहिलं आवडत होतं आता नाही. आता नको वाटतंय भिजायला.
होय, आवडतंय म्हणला असता तर मी म्हणणार होते तुम्हाला हां. तुम्ही आवडतंय म्हणला असता ना, तर मी म्हणणार होती की मग कामाला जातानी छत्री कशाला घेऊन जात
हो हॊ, नाही नाही मी कामावरचं भिजून काम करू शकत नाही ना. काम करत असंल मला एकदम व्यवस्थित जायला लांगत, नाही तर मग काम करता येत नाही.
हो मग थंडी वाजेल ना, तुम्ही भिजलात तर?
ते लहान मुलांना भिजलं तर चालते गं, ते जसं पावसात म्हणजे मज्जा म्हणून भी
तसं मी जर आता मज्जा म्हणून सांगायला गेले, तर मला गल्लीतले म्हणतील, बाई खुळी-बिळी झाल्याय का काय,?
होय. आओ मी असं तुम्हाला भिजा म्हणत नही ओ, एक मज्जा म्हणून बोलले ना मी?
हो हो, नाही नाही मला नाही आवडत तुला आवडते का?
हो मला पाऊस आवडतो, पण किचकीच असेल ना असं बाहेर च कल वगैरे तर मग नही आवडत मला.
हो मग तुमच्या दारात कस आहे?
आमच्या दारात किचकीच असतं बघा, एकदम. म मला ते बाहेरच जाऊ नको, असं वाटतं ना. मग कॉलेज मधून आले की मी घरातच बस ते, मी जातच नाही ना कुठे बाहेर.
आता सध्याकडे खूप मोठा पाऊस झाला आमच्याकडे.
आमच्या इकडे नाहीये, आता थांबलाय. मगापासून होता खूप, मी हुपरी मध्ये आले, तेव्हा मी एक तासभर मी तिथंच थांबले होते, मी आज कॉलेज मधून घरी साडेसात पाहउणे आठ ला आले ना. मी छत्री घेऊन जाते, पण माझी बहीण न्यायला येणार होती ना मला.
हां, पण गाडीवररून येताना पण छत्री धरता, म्हणजे धरून बसता येत नाही ना, उडत्या वाऱ्यान छत्री.
होय होय, पण मला ते म्हणजे मी आले तेव्हा पाऊस नव्हता. आणि ती जेव्हा घरातून निघली ना, माझी बहीण आणि मी मधल्या वाटेत आली, तेव्हा पाऊस चालू झाला. मग मला कॉल करून सांगितली होती, ती पाऊस येतोय मी थांबले म्हणून. बरं म्हणलं मग. चालेल मग, गं
हो अजून अ, हो हो तुम्ही आ त, गरम-गरम जेवा मग, गरम भा जेवण वगैरे झालं असल ना?
हो हो चालतय मग, मी ठेवते आता परत करते.
होय होय.